हॅलो येतोय आवाज.
येतंय कीं.
हम्म हम् काय करालयीस?
आता कॉलेजवरन जाऊन आलो बग.
हम्म हम्म कुणीकडं हाईस?
आता घरात हाय.
हम्म. ते राहून दे. अ म खेळाय येणार आहेस काय नंतर?
नंतर खेळू या की.
कोणकोण येतय बग.
तू मी. स्वयंम.
हा.
संता आलं तर बघूया.
हम्म. हम् जेवलस.
जेवल की तू.
जेऊनच बसलेय वं.
हे कॉलेजचा फॉर्म भरलास काय?
माय अजून म रालाय ते जस भरल हे मधनच बाहेर पडलं कीं नाय. परत फील करायला लावलंय. आनी काय काय समजना त्याच्यात मला जरासं भरपूर माहित हाय त्याच्यात. डॉक्युमेंट बद्दल. अपलोड करायला आल्यात.
डॉक्युमेंट मध्ये काय तुझ कास्ट सर्टिफिके तुझं फस्ट सेम चा रिझल्ट आणि सेकंड सेमचा रिझल्ट टाकायचा.
तेवढंच.
हा मी आता पतन मला बोलवलेलं कॉलेज तशी.
हा.
मग ते भरायला गेल त पता म्हल तुझा पण भरून घे लगेच.
हा.
तिथं बर होत.
हा.
तिथं ते गर्दी अस त्यामुळं तिथंच दोन तसं गेले.
हम्म हम्म.
मग काय तुझं नाव वगैरे टाकायचं? मराठीत नाव येते. खाली. करेक्ट आहे. काय ते बघायचं.
हा
त्यानंतर खाली डॉक्युमेंटमध्येध्ये तुझा पहिला फोटोही सई हे फस तेमचं मार्कलिस्ट
हम.
सेकंड सीमच मार्कलिस्ट आणि कास्ट सर्टिफिकेट किकेट.
हा हा
हे अपलोड करायचं आहे.
आणि ते झाल्यावर
ते झाल्यावर काय. सबमिट करायचं डायरेक्ट तुझं वेट वगैरे काय टाकलं नाही तरी लत ते
मा चालतेन ब्लड ग्रुप तेन
चालते चालते हाईट वईट काय टाकायचं नाहीतत.
हम्म
आणि हे आप आपलं डॉक्युमेंट आहेत ते दहा केबीमध्ये टाकायचं आहेत.
दहा केबी मधे
हा
ते आता बनवाय पाहिजे दहा केबी चा
हो
हम्म बन बन तू भरलास तूझ
मी भरला सबमिट केला त्यांनी
हा
तिथे काय चार्जेस घेतले त्यांनी ऐंशी रुपये
आणि मग आपल्या मोबाईल बरोबर भरायच नाही.
मोबाईल वर येतय की भरायला.
हम्म हम्म
तेच रे मला ते डॉक्युमेंटसच माहित नव्हतं. काय वगैरे त्यामुळे मी गेलो तिथं पत्यांना बोलवल्यावर
कुणीकडं
आपलं कॉलेजच्या समोर नेट कॅफेत
अच्या समर आहे. आणि कोण कोण होता तिथं का दोगच होता.
मी पत्या पत्याच ते एनएस एस मधले होते तिघजण
हम्
आणि कोण ती सिद्धी आणि सिद्धी नाही ऋतुजा आणि मानसी
एवढीच न होता.
वर
हम् काय घेतलं त्यांनी
घेताना काय तुझ आधार कार्ड एक मागु मागून घेतात त्यांनी स्कॅन करायला. परत तुझं कास्ट असली तर कास्ट सर्टिफिकेट
हा.
आणि तुझं फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचं त्यांनी डायरेक्ट ऑनलाइन काढतात. फक्त आपला पी आर एन नंबर सांगायचा त्यांना.
फर्स्ट सेम आणि सेकंड सेमच. आणि जर सेकंड सिमला बॅक लागला असला तर.
ते त्यांनी भरत्यात डायरेक्ट.
म्हणजे त तरी पण लावायच असतयच.
हा लावायच.
होय काय म मी काय लावतो म डायरेक्ट अपलोड करतो.
हम्म, दहा केबी करून अपलोड कर.
बाकी बीजा, दहा केबीच्या आत
दहा केबी किंवा दहा केबीच्या आत.
हम् चालतय चालतय.
हम्म.
त्यांनी कुठला घेतलाय सब्जेक्ट?
कोण?
हम् गौ मा ह्यानी मानसी तेनी.
मानसी त्यांनी काय बी ग्रुपच घेतलाय आपल्यासारखं.
हम् या हितच आपल्या बरोबर हाय.
हम्, पत्या आणि त्यांच ते एन एस एस चा ग्रुप होता त्यांनी अकाउंटन्सी ग्रुप मध्ये अकाउंटन्सी मेजर मध्ये ग्रुप ए घेतलाय.
हम्म हम्.
मराठी मीडियम.
हम्म, शेताला गेलतास काय?
तेच ते जायचं होतं शेताकड ते आता इथं इथंच वेळ झाला.
हा.
म आता जाऊन म्हंटल्या वर लाईट पाच वाजता जात्या.
हा.
जायला साडेतीन वाजणार.
पाणी सोड अरे तुम्ही काय काय घातलंयासा शेता
शेतात आमच्या ऊस हाय. उसच हाय फक्त.
ऊसच हाय, तरी किती गुंठा हाय ऊस?
ऊस दीड
आ. म नेमकं काय करायच आता शेतात ऊस हाय तर फक्त मला वाटलं भात तेन करत असशीला.
नाही, पुढच्या वर्षी करायच म्हणत्यात. होय भात किंवा सोयाबीन.
भात विहीर हाय काय तुमच्यात शेतात?
हाय की
मगं काय नाही हाय सोड विषय
हम्म
भाताला चालतय मगं पाणी कारण, की सगळं पाणी जास्त लागते ना भाताला चिखल लागतोय सगळा आमच्या गावाकडे करत्यात भात केलाय भात थोड्या ज्यात करतात भात माझ्या मते. आता निम्यापेक्षा जरा जास्त भात करत्यात. मगं थोडा करत्यात आणि थोडा मक्का करत्यात असं करत्यात हा मक्का कसा एक विकायला पण भेटतोय, आणि, अ कुठ्टी पण कराय भेटते तेजी,
हा.
म सरासनी आणि मगं काय उसालाऊस, काय उसाला फक्त आणि भांगलायच कधी कधी, भांगलायच आणि काय खत असेल तर, टाकायचं औषध मारायच, औषध फवारणी, करायची.
हम्म.
हा.
आणि आणि का नाही एवढंच करतात बा, आमच्या इथं भात आता उन्हाळी झालंत, आता पावसाळी
आत्ता काय लावणार आहेस?
आता भातच की, पावसाळी भात.
हम्म हम्म.
तर पेरलय तरवा टाकलाय
हा.
मंग आता, मा बोललेले मामान ये म्हणून पावसाळीत पाऊस पडतोय तेही रोपा लावायला जायचं.
रोप लावायला?
होय आमचे आमच्या गाव उन्हाळी पण करतात. आणि पावसाळी पण करत दोन्ही टाईम करत करतात.
हम्म हम्म. दोन्ही टाईमला ते भातात पाणी लागतय नाय
होय पाऊसाळ्यात एवढं आम्हाला पाण्याची गरज नाही लागत. म्हणजे ऊ सोडायची मग मोठ लावून दे. पण उन्हाळ्यात जरा कस आहे. उन्हाळ्यात विहीर सारखी सा हे करायला लागत्या. म्हणजे चालू ठेवा लागतय जरा पाणी.
हम्म! विहीर हाय तुमची?
हाय की विहीर पण हाय आमची. म्हणजे भाताला ला जिथं भात तिथं आम्ही भात करूतोय कनी तिथं लागूनच हाय विहीर. आणि ती तिथं हा. तिथं कसंय ती पाण्याचीच जागा हाय सगळी रे. साईड ला वडाय. वडा म्हणजे असा सगळं हेज पाणी मुरलेलं पाणी असतय बघ त्यचा हा त्याचा रस् अज आलाय रे. तेवढ म्हणजे तेवढी वड्या सारखा झालोय. तेच पाणी असतय, परत विहिरीला पाणी आणि खालण येतय मुरून मुरून मुरून मग त्यामुळच आज जरी ते सम सम आज समज आज जर संपले. उद्या संध्याकाळ पर्यं हाय अशी होत्या विहीर.
हम्म म्हणजे, आमच्या विहिरी पण तशीच होत्या. आज जेवढं पा होय.
विहीरिला. का हे केलासा बांध बांधलासा विहीर ती साईड न अस ते कटा विटा.
हा कट्टा बांधलाय कि.
आमच्या याला कट्टा नाय डायरेक्ट खड्डा म्हणजे असा हे हाय खड्डा हाय. आणि साईडला हा डयरेक्ट आशी.
हम
अरे तुला मग पवायला शान्या चांगलाय की,
हाय इथन जायला लागतय तिकड.
म्हणजे,
इथनं येऊन जाऊनच येतोय रे.
आरेे तस म्हणत नाही मी.
मग, हा शेतात कस माझ उन्हाळ्यात जास्त तर जाण हुतय.
मग तेच म्हणालोय मग उन्हाळतच पवायचं गा काय पावसाळ्यात पवतय.
पोवाय जायाच, एवढं उलट पोवाय शान्या मी असलो असतो मी गेलो असतो. कायम पवाला. विहरीला मला येतय, आमचे तिथ आता कोण पोर येत नाहीत पोहायला. पोहायसाठी. फोन कराय लागतोय मिनत्या कराय लागत त्यात. पोवाय चला पोवाय चला आणि अगोदर पोहाय ईत नव्हतं, त्यावेळी पोहाय चला म्हणायचेेत मला, आणि आता कोणाच येत नाही पोहायला.
मी काय पोहायला म्हणलास तर, स्टार्टिंगलाच गेलतो विहीर काढलेली तवा त्यावर नाही.
स्टार्टिंगला म्हणजे कधी?
मी आठवी ला गेलतो तवा.
पवायला? आंबाटींगला.
नाही नाही. विहिरीत, विहिरीत रे भावाबरोबर.
तुमच्या घरात कुणाला येतय पवायला?
भावाला येतय, पप्पांना थोड येतय.
आमच्यात आमच्यात फक्त‌ मलाच येतय बा पोहायला.
ह् ह.
आमच्या घरात म्हणला. आमच्या घरात फ क्त आणि त्या घरात अ ओंकारला येतय मोठ्या का दादाला दोन नंबरच्या, तीन नंबरच्या दादाला येतय. पवायला बाकीच्यांना कुणाला येत नाही. हां आमच्यात मला एक दिदीला पण येत चल पवायला बघूया.
हा. म आणि तू जातीस का नाहीस, तू जातीस का नाहीस? पोहायला.
आता गावाकडे गेलो की जातोय रे, आता जाऊन जाऊन आलो ब मागच्या वेळी, मागच्या महिन्यातच.
हा.
लेल माझ्या मा् ते माझ्याहून डब्बल असेल पाणी. एक घाट बुडल्याला बग. म तेवढ्या पाण्यात पोह- पोहायला गेलतु लय मज्ज्या येती तेवढ्या पाण्यात - - पोहाला, कस पण जाता येत कशा पण उड्या मारता येत झाडावर न मार नाहीतर कशावर न मार भारी मज्जा येत्या पोरबीर असत्यात, व्हय.
ते इकड कि - -
विहीर अस- असाय विहिरीत मारायला काय नाय - - विरीत मी अजून जास्त म्हणजे अनुभव नाय रे मला. विरीत कस असतयं खालती गेलास कीनी अंधार- - अंधार अंधार खालती वर ची जागा कुठे आणि खालची जागा कुठं कळतच नाही.
होय.
विरीतल अस हुतय. त्यामुळे मी विरीत जास्त जाईत नाही. नदीला जातोय पोवाला.
ते बरं पडतंय नदीचं.
नदीच वाहत पाणी असत विहिरीचं पाणी कसं हां आणि विहिरीच कसं - - कसं असतयं जड असतयरे जरा पाणी. खरं मेन सांगू तुला विरि - - तल्या पाण्यात पोवाला किनी आपल्याला ताकद म्हण स्टॅमिना म्हण सगळ बुष्ट होतेय विरीत पव - - विरीच्या पाण्यात- - जड असतय पाणी ते नदीचं पाणी कस हलक अस- -
काय अरे तुला सगळं मी तुझ्या हातात देणार नाही हं हुं तुला काय करायचं- -
विरीत नाही सोड एवढं पोवाय जायला नदीलाच गेलतो पोहाय.
हुं.